हॅलो काय जेवण तें न झालं.
हा फराळ फराळ करळला बगा. संकष्टी हाय. होय हां हां.
हा आणि कसं हे होतय अंगारा कि तेवढंच करतो मी आता.
होय काय.
हा..
आम्ही पण करतो प्रत्यवेेळी अ पण...
प्रत्येक हा पहिला करत होते मी पण कसं झालं ते बी पी शुगर होता ना बंद केलो.
हा हा मी दिवसभर उपवास तो पण चंद्रदेची काय वा बघल त संध्याकाळी अ आठ साडेआठ वाजता जेऊन अ आणि आता कसं उन्हाळ्यात नास्त झाला अस लव ल पण जसा पावसाळा जुलै या भरपूर वेळा न असतोय दहा साडे दहा नंतर असतोय त्यामुळे वेवेळ वाट बघायची काय नसतं आणि जेवल्यानंतर लगेच झोप
लागत नाही लागत नाही
हो त्या दिवसभर उपवासाना भूक लाग अस ज्या त्या वे जेवलं जर बर तर मग जेवण पण जा ना तेवढा आणि जेवल्याबरोबर झोपायचं पण नसत त्यामुळे ते खाल्लेलं पचत पण नाही एकतर दिवसभर उपाशी अस राहायचं आणि संध्याकाळी जेवून लगेच झोपलं की मग ते फारच त्रास तास होते
त्रास होते होय
ष लहाय वेळ जीवन म नंतर मग नाही त्याला आरती करतो आमहीन मग जेवतो चंद
म्हणजे रोजच्या टायमिंगला रोजच्या टायमिंगला जे म्हणजे जेवता त्या टायमिंगला जेवता तुम्ही संक केला की
आरती करायच फक्त संकष्ट दिवशी आरती करायची आणि जेवायचं दोन्ही पण साध्य होते येतो तब्येत पण व्यवस्ित राहट्या आणि
चांगले राहते आणि संकष्टी दिवशी काय असतं नेम दिवसभर उपास केलं की संध्याकाळी जरा काप फेकळल्यासारखंच होतंय
हा
हा म्हणजे आम मला तसं होत होतं ते माझ शुगर होत म्हण ता तस होत हो काय काय किम हॅलो
मा
ह आवाज हेलालय हॅलो
व्यवस् हॅलो
हा आता आलं मघ व्यवस्थित आवाज हा हॅलो याला आ लले की हा
काय म्हणतय म्हहि्यावरच पिकतं एक दिवशी संकष्ट ते दिवशी साढते महिनावरर साठून राहिलेलं पित्ताच हो संकष्ट दिव श करते म्हणलं
काढते आणि ते अ शाबू असतय हा हा साबू असतय त्यामुळे जरा लयचं होय साबुण ना एवढं प्त अ आ काय काय नाही आता जेव ते झालं
हा हा नाही अजून फराळ कराय लागले फराळ कराय लागले
हा हा करा करा
काय मला संध्याकाळी संकष्टी नवे दाखवायचं मून गुळाचं काहीतरी करायचं संध्याकाळी गणपतीला नैवेद्य दाखवायचा आरती म्हणाय
हा
ज
होय. ते आमचं कसं. मी पहिला करत होतो करत होतो कारण शुगर पी पी तर मी एक एक संक अस पाच संकष्टी अस निरंकार करत होतो म्हणजे शबू पण खायच नाही. फक्त ताक नंतर कुठेतरी एक सफरसण तर केरी घ्यायच असं करत होतो.
हा.
हॅलो मग ते त्यामुळे अ मग ते कसं. निभलं तोपर्यंत केलो. पण कसं शुगर आणि बीपी झालं तस सगळं बंद केल हा.
च पत नाही न केले लच बर.
ल केलेलंच बर.
ते आपलं जेवन दोन टाईम व्यवस्थित वेळेला जेव वांत रा शुर
कसं हे करत होत नाही. अ कसं अंगारा क तेवढं करतो त्या दिवशी अंगार क जर असं कराव. असं वाटते मला म्हणताना मला असं मनापासून ते नाही झालं तर एवढं तर करूया एक दिवसाच असे आणि ते कस सहा महिन्या तीन महिन्यात एकदा वर्षात ना असं येतय.
आणि ए शुगर झाले की वेळ घवाय लागतय ना.
अम एने जय लाग.
हो. त्यामुळं मग शुगर तेण झाले की तब्येत आपली व्यवस्थित सांभाळूनच राहायला पाहिजे.
होय सांभाळूनच राहायला काही. आणि काय सगळी बरी आहे का? पाऊस पाऊस तरल काय आहे का तडं.
आता तास झालं उघडला न. नवता सकाळी पण नवतता पण मगशी एक बसाळ न अा मसालो होता.
हा.
एक बारा ब बडला. मग काय कपडे सुकले नाही काय नाही आता आत घात.
अ् आमचं तर मी इकड शनिवारी आले शनिवारी पाासून जे रविवारी पाऊस चालू झालाय. तो आतापर्यंत पाऊस अजिबात थांबला नाही. प्रत्येकांच डबल डबल कपडे काढले. होय कपडेच वाढत नाही आणि बाल्कनीतलं सगळं पूर्ण पाऊस आहत येतोय.
हा हा हा जागा पण नसल का कपडे वर घालायला.
अ का? आणि काय कपडे जागा आहे जागा आहे भरपूर जागा आहे. पण कसं ते बालकनीतच आत पाऊस आडवा तेिडवा पाऊस आला की ते पाऊस येते मग त्यामुळे भिजतय. मग एक सो याच्यात सोप्यातली बालकनी एक आहे तिथे पाऊस काही येत नाही. कसा मी आडवा तरी आला तरी येत नाही जास्त कपडे घालून चालत नाही. म्हणजे छोटे हा तेवढे रोजचे तेवढे मावत्यात. मग तेवढंच धुऊन त्या बालकनीत घालतो आणि रे का मग आज संध्याकाळी झोपताना बा आत आण टाकायचं आणि दसऱ्या दुसऱ्या दिवशीच तिथं नाही तर हे करायचंय.
ह पावसाळ्यात काय गरम गरम भजी खा.. सतत.
भजी होय प भजी आंबोळी मग गरम गरम पाहिजे होते हा बाहेर पाऊस पडाला की आज छान वाटते.
हो गा गरम गरम बरोबर भजी आंबोळी. खायला.
अता आवडतय चटपटीत पाहिजे होतय गरम आणि हो हो. ते तांदळाच्या पिठाचेच मी सकाळीच नाष्टाला.
तस नाही म्हणाले मी तांदळाच्या पिठाचे आंबोळी करतो. आपण त्यात तांदूळ दळून आणताना काय घ्यायला लागतय.
नाही नाही काय नाही मी नुसत तांदूळच दडणार आणतो.
हो का.
तांदूळ दळुन आणायचं पीठ भिजवायचं पाण्यात. आणि जिर, कोथंबीर, मीठ घालायचं. जरा हिंगडी टाकायची आणि रवा अस दोन वाटी पीठ घेतला तर एक तीन चमचा रवा टाकायचा. अ भाजीतल्या चमचाला तीन चमच टाकायचं दोन चमचा बार. रवा घालायच त्याच्यात.
हम्म.
हे करायचं फेटून घ्यायचं आणि उठवायचं छान उठतात. अ आज सकाळी आम्ही नाष्टयाला तेच केलंत. चटणी नाही करत बटाट्याची भाजी. आंबोळी बरोबर बटाट्याची भाजी. चटणी चालत ह्याच खोबऱ्यात चटणी चालते की.
हा हा.
हम्म मग खोबर्या चटणी करून घ्यायचं म्हणजे हवे. आपल्याला पाहिजे असले तर नाहीतर मग बटाट्याची भाजी
तुम्ही कशी करताय खोबऱ्या चटण्या?
आम्ही. अ खोबरं आणि परत जर असं फुटाण्याची डाळ एक वाटी खोबरं. ओल.
हछा
अ आणि एक अर्धी वाटी पंचपाळच वाटीनं एक सपाटवाटी हे फुटाणेचे डाळ.
हा.
अ मिर ची कडीपत्ता, कोथंबीर, झालंसर जिरं. असं हे सगळं घेऊन आम्ही नेत्रे. सगळं मिक्सरला पहिला ते फुटाण्याची डाळ कस पहिला बारीक करून घेतो. कारण ते वाढलं असतंय मग नंतर खोबऱ्याच नाहीतरी हे करून घेत. तो फेड बारीक करून घेतो त्याच्यात जरा दही घालायचं. दही घालायचं आणि ते फेटायचं खोबऱ्याच खोबरं, मिरची, जिर लसूण, कडीपता आपल्याला जेे साहित्य म्हणजे जे आवडत. आवडीनुसार तुम्ही त्याचत घालू शकता. पण कसं ते फेटून घेतल्यानंतर ते बाहेर काढायचं मग थोडं-' आपल्याला पाहिजे तस घट घटसर पाहिजे असेल तर घट ठेवायचं पातळ पाहिजे असेल तर थोडं पाणी किंवा ताक वाढवायचं आंबट आवडत असलं तर आंबट नाही आवडत असलं तर पाणी वाढवायचं. आणि त्याच्यात नाहीतर ती फुटाण्याची डाळ घालायची बारीक थोडं घालायचं चवीपुरतं होय होय देतो तुम्ही ते सगळं मिक्स करून मग ते लाल मिरची असली की लाल मिरशीच जिऱ्याच आणि लाल मिरचीच फोडणी द्यायचं.
कडीपत्ता आणि हे मिरची लाल मिरची, वाळली मिरची.
होय का आणि हिरवी चटणी खोबरं किंवा हच्याशिवाय
अ ह्याच्याशिवाय हिरवी चटणी म्हणजे कोथिंबीर आणि पुदिना आणि थोडस खोबरं. असे जर कोथिंबीर नी जरा पुदिना. ज थोडं थोडं दोन्ही घ्यायचं ते निम्म ते निम्म. आणि जर खोबरं घ्यायचं आणि मिर लसर जिरं टाकुन त्याला फेटून घ्यायचं. आणि ते पण छान होतेय त्याच्या चटणी. हम् ते पुदिनाच चटणी हिरवी.
हो का.
त्याच्याबरोबर मस्त लागतात.
हो एक एक जण आंबोळी बरोबर साॅस सुद्धा घेतात
होय सॉस पण चालतय म्हणजे कस सॉस टमॅटो. छान लागत म्हणजे कोणाला कसं. कोण वल्या चटणी बरोबर खातात. कोण कसं बटाट्याच्या भाजी बरोबर कुणाला कसं म्हणजे टॉमेटो सॉस बरोबर कुणाला असं म्हणजे हा हॅलो
चालत करते परत फोन. करते परत. तुम्ही करताय?
एक्झाम